हा बोला की ओ कोण बोलताय?
नाही ते नव्हे आमच्या बा ऍडमिशन करायचं होतं. नव्हं आय टी आय ला जरा केलेय पण पुढे जॉब साठी कस आहे चांगला आहे काय?
कसला ऍडमिशन घेणार आहे.
आय टी आय भेटल करायचं म्हणायला.
घेणार हा चांगला स्कोप हाय की.
सगळीकडे स्कोप आहे काय?
हा हा विषय चांगला आहे.
मग कुठे कंपनीमध्ये ते
भरपूर हे आहे त्याच्यात.
ह ह् तेच विचारायचं होतं.
हा. हा.
तुम्ही काय करतायसा?
मी आता जॉबला हाय.
हम्म हम् पगार वगैरे चांगला असतोय का त्याला?
हा जस अनुभव येईल तस पगार वाढत जातोय.
हम् हम
हम् सुरुवातीला अपेक्षा पण असते आय टी आय आल्या नंतर, दोन वर्ष, एक वर्ष आपलीशी भासते पितरला,
मग बेसिक पगार चालू किती किती रुपया पाासून होतोय.
हा बेसिक तुमचा आपलं शिप ला आता, बारा हजार रुपये सगळीकड आहे ज्यात बारा ते दहा हजार रुपये, त्यानंतर जॉब लागल्यानंतर पंधरा सोळा हजार रुपये बेसिक घेतात. या कंपनीच्या डिफेन्स वर आहे कंपनी कोणती पकडणार ते तुम्ही,
हम् हम ह,
हम्म,
तर मुलांचं शिक्षण जरा चांगलं आहे काय कोणीकडे आय टि तेन असं.
नाही नाही शिक्षण चांगलंच आहे कि,
हम्म,
छछ
ह काय जेवलासा?
हम्म जेवलो की तुम्ही.
नाही अजून, आत्ता स्वयंपाक चालू आहे आता जेवायचं मुलां, मुलांचा अभ्यास चालू आहे,
हा मुलं काय कराल्यात?
काय नाही खेळाल्यात अभ्यास एक जण अभ्यास करालयं.
हा,
अजून ह् करत्यात अजून आमची छोटी,
हा ह् असू देत असू देत हा, चांगलं हाय घ्या आयटिया केलं तर.
हम्म ह,
हा मग गव्हरमेंट ला घातलाय काय प्रायव्हेट ला?
प्रायव्हेटलाच की गोरर्मेंटला नाही.
का गव्हरमेंट ला सिलेक्शन झालं नाही.
नाही,
हा हा हा हा,
हा हा हा बरं,
आयटया का केला मग? डिप्लोमा तेण कॅन्सल करशीला की नाही डिप्लोमा पुढे चांगलं काय तर शिकवशीला काय नाही.
ते मार्गदर्शन करायं चांगल कोण नव्हतं वो,
हा हा हा हा, मला विचारशिला कणी मी सांग सांगितलो असतो आता फोन केलाय होय.
आत्ता नंबर भेटला हो तुमचा,
हा आयटया चांगला आहे सोडा उकेजी भरपूर असतात.
हम्म त्यासाठीच की,
हम्म तुम्ही काय करताय आता?
आम्ही काही नाही घरात गृहिणी आहं.
हा हा आवरलं जेवण तेण?
हम्म चालू आहे. हम् तुमची मुलं काय करत्यात.
आमची मुलं आत्ता शाळेला आहीतं
कुठल्या शाळेत घातलाय सा चांगल्या शाळा आहे खाजगी काय?
होय, प्रायव्हेट मध्ये घातलंय आम्ही इंग्लिश मीडियम ला
हम् हम मग, का एक शिकत्यातना चांगलं?
शिकवत्यात की
हम्म
सगळं चांगलं शिकवत्यात, बायको बी चांगली आहे. हा, अभ्यास तेण घेतल्या सगळी मग पोर काय आता अभ्यास करल्यात का काय?
हा
बघ अभ्यास कराल्यात.
होय कराय लागलात सागालागलो त्यांना
हा चांगलं शिकवा नाही तर भविष्यात लाई ठफ आहे पुढं
हा हा
हा,,
बरं बरं
हा
सगळी बरे आहेत नवा घरातले?
आहेत, आहेत तुमच्याकड
हय, काय यंदा पाऊस काय जरा कमी आहे
नाही
हम्म तुमचं, तुमची शेती हे काय
हा, शेती आहे की ओ
हम, काय लावलाय त्याच्यात
आता तर सोयाबीन आहे, ऊस हाय, शेंगा हाय,,
म हा
हा
पीक प चांगले आले काय?
हो, पीक म्हणजे कसं आहे बोर हाय त्यामुळं वरच्या पाण्यान सुरुवातीला गाठलं होतं पाऊस नव्हता आता पाऊस पडला आहेत की जरास मदत झाली पीकला त्यामुळे पीक चांगल आलंय
हाहा,, हम त्या म्हणलं या वर्षी पाऊस जरा अस हे होतोय त्यामुळे नुकसान होतय वाटतं मग,,
नाही, नाही पाऊस जरासा कमीच आहेत प्रमाण
हम
पाण्याचं नियोजन असल्यामुळे चालते, पाण्याचा नियोजन मग काय अवघड हाय
वरची पीक घेत नाही सा?
वरची पिकासाठी भाजीपाला तेन घ्यायल विषय काय नाही भाजी पीकाला बी पाऊस लागते हो
ते लागतय की खरं बोर आहे म्हणालो हो तुमच्या
ह पोरा कर बाकीचे पीकमूळ वेळ भेटत नाही हो
हा हा
मी आता मी जॉबला आहे. करणार कोण?
हा हा
मग अस सगळं आवघड होतंय नाही.
हम्म हम्म
ते कराय पाहिजे कायच कोण असं सगळं असते. नियोजन पाहिजे.
घरा पुरतं आपल्याला खायाला तेवढंच करायचं.
चालतंय की केंल तस हा घरापे तस चालतंय घरापूरत गेल. तर काय मग बघालागल.
हम्म हम बरं सोयाबीन लावलात त्या कुठ. कुठलं पीक घेतासा आणि
का नाही सोयाबीन मध्ये काय घेत नाही. सोयाबीन मध्ये काय दुसर नाही नाही चालत नाही. त्यानंतर आता सोयाबीन काढल्यावर मग दुसर पीक घ्यायचं.
नव नव चला त्यामध्ये मध्ये यश शेंगाभिंगा काय सगळं लावतात. ना लोक
काही चालतंय.
हम्म
पण ते दाट येतो ओ नंतर त्यामध्ये येत नाही. बसत बा
हम्म हम्म ते तीन महिन्याच असतंय व्हय सगळं तिथं
होय नव्वद दिवसाच असतंय.
हा शेंगा बी नव्वद दिवसच्या असतात काय. शेंगा तवाच काढायचं वाटतं सगळंच
होय त्यामुळ एक एकत्र करून चालत नाही. ते काढायचं मग लगेच सांगायचं शाळू पीक घ्यायचं. नाही तंबाखू गहू चालतंय. हरभरा येतोय.
हा हा
हम्म नंतर आता खरीप पिक झाल्यानंतर बीट पीक घ्यायचंय दसऱ्यानंतर प्रयत्न करायला लागते.
मग सारखं औषध फवारणी वगैरे करायला लागत. अस की
नाही नाही औषध तसलं काय लागत नाही. काय लागत नाही. अ तंबाखूला वय औषध लय लागते.
हा हा
हम्म
नव्वद च आहे.
मग तुमचं काय चालू आहे. तुमची शेती आहे. काय
आमचं काय नाही. बा शेती
मग काय करतायसा.
काय नाही घरी निवांत असुन
हा बरं आहे मग निवांत तुमचं हा
हम्म हम जरा आवाज दुसरा येतोय. जरा बाजूला व्हा ओ
माझा हा हा
हम्म
नाही आता थांबा मग साईडला जातो काय?
हा
हा मी फिरून निघतो मॅडम
ह
काय झालं आता
माऊस ऊस ऊसळा काय? समोसात काय आत्ता चालू केलाय स काय?
थोड्यावेळ धीर
मग खोडदवर काय घ्यायच नास रे
नाही नाही कोडत आपा
कोण गेल्यानंतर आता काय माती ज नांगर निकाला लागत जसं कोयपण जावळ लागवड
झालं कया हम्म पाणी खोडव काढयचं परत आणि दुसर प करायचं
हा हा
ह
काय आणि कुठे पिक असत आहे तुमच्याकडे
पाणी आहे बरोबर पान मग करतोय मी
हो केसला पण ना
खाऊचंकमा खाऊचं पान असत कस ह होय होय विड्याचं पान
हा हा हा
हम्म
म चांगला आहे का तुमचं
होय चांगला आहे तुमचं
नाही आमची शेतीविती काय नाही.
तरी
मग का पानमाळ केल्यावर काय करतेस काय?
पण मग गेलं हो काय त्यात काय नाही करत शेवग्या शेंग असतत शेवग्या झाड असते.
तास झाले ह ह ये चल ग हलालो हम्म मन
हा
तु पानमाय दुसऱ्या आणि कुठ पा ह्या असतात.
पण मग काय बाकीची काय नाही वेल असते तेग शेवग्या अस शेवग्याला वेल त असतो.
मग शेवगा शेवगा विकाय चालतो.
चालतोय की
शेवग्याच्या शेंगा ते
हो काय चाल घरापडत कावती
हा हा ते चवीला असे म्हण शेव घ्या.
हो होय सगळ असत की
हम् हम.
माइक पाहिजे?
हा आलो आलो.
पाजय काय?
आह.
किती फोन करायचं तुम्हास्नी.
होय जरा स्वयंपाक चालू आहे त्या मुळ. हम्म. आता भुखा लागत्यात पोरास्नी म्हणून.
हो हो. ला कोठकली पली.
होय. चालतय ठेवा.
हा.